हॅलो
बल डबल लावला वाटते वा खरे वा झाले मग एक आणशी तीन वेळा मोजले तर आट काटून सोळा आठ चोवीस दोनशे चाळीस उभे झाली बाय
हो आता तुम तुम्हाला चार कॉल झाले माझे दिवसभरात
तीन झाले हे तीन आहे तीन
ती नाही पाच आहे माझ्या माझ्या या्याच्यात नाही एक हे केला ना तुम्ही उचलला नाही तो कॉल झिरो झाला तो हॅलो
हा
एक कॉल तुम्ही उचलला नाही ना झिरो झाला, ना नाही तर हे धरून पाच कॉल झाले असते. पूर्ण आपले,, मगाशी तुम्ही शेतात गेलते ना..
हां
हा तेव्हा चा धरून...
हाव का...
हा हा नाही तर चारही कॉलचे पाचही कॉलचे भेटलें, असते तुम्हाला बि मला बी एक कॉल झिरो गेला.
ठीक आहे ना काहीच विषय नाही. काही नाही आता ते... कस ह जेव्हा मी बोलली तेव्हा आपल्याला महिला कश आहे जगनाबास गवऱ्याचा काही सपोर्ट नाही मारत दहा रुपयाला पैसे नाहीेत त्याात लेकरू वाट पाय तेे खायला भेटत नाही मग ते भांडे करत ोांच्या गरून अनल शिला पदराली झाकूनच त्याच्यावर जग काढतात लेकर तर अशा बाईची चित घराती नसते दारात नसते लेकरात तेचते मन पण तेच मन कुठ लागत नाही एक अशा बाया काय करतात आत्महत्या करतात किंवा मग एक तर मग स्वतःच मानसिक संतुलन गमावून बसत अटॅक येते काही होते तब्येत खराब होते तशा बायाले तसून मग घरात त्याच्या प्रत्येकाने देवान काहीतरी गोडजूक दिलेला आहे. की नाही..
हम हा..
गॉड गिफ्ट दिले ना देवा ना की काही ना काही तर हुनर दिलेला आहे. की प्रत्येक बाई तर तो... तो जाणून त्याच्यात आर्थिकदृष्ट्या तले स्वलंब करणे किंवा.. खासदारामार्फत आमदारामार्फत त्याच्या समस्या तिथं मांडून त्याल्या आर्थिकदृष्ट्या... स्वतःच्या पायावर उभा करणे... असा प्रयत्न असत. अशा बायले मग कस चूल मूल समोर राहते आता तु... पार्लर तून पुरवेली माहित उद्या घरा घरातून पार्लर टाकलं... दिवसभर जात तू पाय तोडत भांडे घासायला दोनशे हप्त्यांनी भेटातात बरोबर आहे. तीन घराचे चार घराचे हजार रुपये... काढ जा तू जर घरातल्या घरात... तीनशे रोज काढला तर क्लीनअप हे मन फेशियल म्हणट जाते. क्लीन अप पण थ्रेडिंग जर केले तु न...
हा...
झाला मग तेवढे, तुला घरातूनच भेटत ना टाइम टू टाइम तू चाक मालक तू रायतं...
हो मग...
तो विषय आहे तो आता पाहु आता... आता आता आपण हप्ता भर बोललो आता मंगळवारी पेमेंट भेटेल ना मला हा...
हो हो तुमचे फोन नाही लागलेत.. हो तुमचे फोन नाही बी लागले..
स्वप्ना ताई म्हणते एक हजार रुपये आले म्हणते पंधरा दिवसात.
हा म्म..
हे म्हणजे जास्त नाही केेलं त्यानं.. नाही जास्त नाही के तनं नाही केेले टॅक्स नि याला दिले..
हा..
तिला आले नाहीये् तिने म्हणजे तिला केले नाही ये तिला आले म्हणते रजश्री..
हम् हम्म पण नाही ना मग आता तर लावून राहिलं ना सपना ताई ते आले ना आज..
आता आला टास्क का पहिले नव्हतं आला आता पण किती काढते ती..
हम्म पहिले ते यायची होते ते दिले हम्म..
एक एक हप्त्याला किती निघते काढल्या तर..
जेवढे आपल्याला टायर्स भेटले तेवढे...
तीस जर स्टार्ट असले ना आपण पूर्ण जर केले...
हा मग तेवढे मंगळवारी तुम्हाला तेवढ्या यायचे... पूर्ण याचे पैसे येतात मग पर नंतर परत तुम्हाला टारच येतात
एका हपत्याचा डॅक्स होते ना
हा एका हप्त्याचा होऊनच जाते कारण की तीच झाली आपली पूर्ण की मग नंतर हप्त्यापर्यंतेत ते परत
होव का
हो आता हे प महि्माचे यायचे झालेले आहे त फोन लागले तर लागले यायले नाही तर यायचे टार
हेच आता फोन पे आपले आले मी मगाशी दाखवले ना तुम्हाले. तसे आता शनिवारी त्याच्या अकाउंटले येतात. हा आता शनिवारी माहितच पडल आजचा कोणवार आहे मंगळवार बुधवार गुरवा गुरुवार शुकुवार शनिवार चार दिवसान माहितच पडते मग. मला बी माहिती पडते माझ्या याच्यात आलेल्या आहेत तर त्या अकाउंटला येतात का म्हणून
अकाउंटले आले की पहिले सांगतो ना अकाउंट ला जर आले नाही मग फिरवण्याचा गोष्ट आहे मग मग काही खरं नाही आहे हे बघत जोड आपले इंटरनेट पच्या माध्यमातून खर्च करतात इंटरनेटचे किती पैसे भेटत माहिती का तुला
हम्म
इंटन न तर खूप पैसे भेटतात म्हटलं समजा आता मी एक ऍप चालू ते जर हजार लोकां डानलोड के वापर करू आले पण मलही त्याले ताई नही भेटून रायल.
हो हो हो.
खतरनाक हे होते मग तले इंटरनेट वापरणारल काही नाही पण ऍप ज्याचा आहे जेना निर्माण केलं त्याले करोडन पैसे भेटतात ना.
हो हो.
म पाहुना आता स तू विचार ना याच्या आधी याच्यात कोण कोण होतं महिना महिनाभरापासून असेल ना कोण ना कोणी.
नाही नाही आता आता आलं हे तसं आधीच तर लय दिवस च आहे हे आलेलं. पण आता आता माहीित झालं इकडे सगळे याले.
हो का तरी बरेचशे लोक आहेत त्याच्यात नई.
हो लय येत लोकं.
फुकटच भेटून झाले पैसे ते लायणार नाही का.
हा मग राहतातच.
तुमच्या बापाला दिल होत मी.
हम्म हो देऊन द्या. कधी देता हो शनिवार पर्यंत पाहन तुम्ही तुम्हाला शनिवारी म्हणजे येतात की नाही हे नाही माहिती पण आमचे आले की तुम्हाला माहित अस पडते पण तुम्हाला मंगळवारी येतात नक्की.
आठ दिवसान.
हम्म. आपल्या पहिले याच्यात येतात मग इथून आपल्या अकाउंटला येतात आणि ते पैसे आले कि मग ओ टी पी नाही द्यायचा आणि काही नाही द्यायचा.
हो तेच पकडा लागते ना ओ टी पी झालं की झालं मग.
हो नाही तर ते मला ओ टी पी टाका आणि हे करा हो ते द्यायच नाही. मधुरा तर सांगे कारण की ते सर आहेत ना ते म्हणजे हे होती ना स्वप्न ताईच्या ते भावाची पोरगी होती त्या शाळेत शिकवाले टीचर म्हणून सरकारी शाळेतली. तर ते तिथचे सर आहेत म्हणे तर त्या ना ते काढलं म्हणे आप
हो का.
ती हे हा. तर त्याच्यामुळे ते त्याला शिकाय हा हा. तर तिनं सांगितलं हीले हम्म. तर फसवणूकचं काहीच काम नाही आहे म्हणे दनं स्वतः सांगित त म्हणे जर कोणा अकाउंट नंबर वगैरे मागितला तर द्यायचा नाही.
म तेच.
हम्म तस मागणार तर कोणीच नाही म्हणे कारण की दयायचा त्यान सांगितलेलं आहे ते तिकडे राज येतो म्हणून ते तर पाहू आता आपण बी नाही सगळ्यांने घेतलं तर. सपना ताईचे किती राहते पैसे त्याच्यात नाही बीसीचे तेच तर अकाउंट दिले आहे त्यांन
होव ना नाही याच्यात नि रद् एवढे
हम् माझ्या हेज्यात बी नाही राहत. हो माझ्या हेज्यात नाही राहत. माझा आताच काढल मी दोन महिने झाले. सगळं लेन देन त्याच्यातन करून राहिली आता. त्याच्यात पाचशे टाकले मग नंतर हजार टाकले आणि त्याच्या लेस काढले आणि फक्त आता तीनशेच राहिले.
आणि तीनशावर किती हे आले माहिती आहे का मला चार रुपये भेटले दर हप्त्याला एक रुपय हो दर हप्त्याला एक रुपय भेटी वाटते त्याच्यातनी. हे बँकेत नि माझी बँक ते आहे ना, याच्यावर गेली बायपासवर ते नवीन आता झाली नाही का.
हम्म.
ते बँक आहे माझी.
हो का.
हम्म. एटीएम कार्डही तिथचच आहे. एवढ्या दूर जाय लागते. मग ह ह.
बोल.
हम्म.
म्हटलं स्मार्ट वॉच कुठ कितीपर्यंत भेटते तुमच्या इथ? कितीपर्यंत भेटते?
नाही राहुदे तिकडचा विषय सोडून द्या. तुम्ही किती रुपयाला देता ते सांगा. हॅलो बोल.
हा बोला.
हो. काही नाही स्मार्ट वॉच स्मार्ट वॉच परवाला अशी सेमच ऑर्डर केली म
हम्म हम्म आली असल मग दु तुमच्या घरच्या ना घेतलं
नाहीय ना येई ना दु दुसरी कोण आणली आता कालच तर ऑर्डर केली पाहि ते आता बावीस तारीख दिलेली आहे.
हम्म.
बावीस तारीख दिलेली आहे.
हम् हो. का म नंदिनीचे फोन येऊ राहिले तीन फोन तीन हा.
चारशे साठ रुपयाची आहे काहीतरी.
हम्म. नंदिनीचे फोन येऊ राहिले मला तीन फोन झाले.
आता काय करतो मग?
त्या आपण बोलायसाठी.
हो.
हम्म. तुमचा झाला कि मग तिले करायला लावतो तिकडून.
हा मले करायला लागू दे. नाही तू जाऊ दे ति नको सांग जाऊ दे अजून म्हणून ते काही आपणच बोलत जाऊ.
होच.
परत दिवसाचे पाचही केले तू ना पा पाचही करत आहे दिवसाचे बोले
हम्म.
पण मस्त बोलत जो पाच्र केेले तारीख.
हाव चालतय, रात्री आठ नऊ वाजेपर्यंत बोलत जाऊ मस्त
बरं झालं चार आ बारा मिनिटाच आठ मिनिटं तर झालेत, नऊ मिनिटं तीन मिनिटं राहिले फक्त आता बारा मिनिटाच असते ना कॉल हा. ठीक आहे ना.
हम्म.
मग जेवण घीवन केलं नाही, वाटत आज तेच खाल्लं समोसे
तळलेल नाही समो नाही ओ, कालच आज बिर्याणी केलती ना याची मशरूम बिर्याणी
ना हू का? मशरूम कुठून आणल वी?
आओ अकोल्यावून सगळंच भेटते, इथं बायपास नाही भेटते. ब्राकोली वरच बोलायच नाही. मशरूम मग मी आ काय के ब मशरूम बिर्याणीच करून टाकली मग
हम्म आम्ही ओरिजनल मशरूम खाल्ल. ओरिजनल टेक वे
ओ माह्यासाठी बोलतो न
काय टेक वे हाय?
हां.
माह्या आता तर किती होते, म सपनाताईल त्याले त्या दिवशी आणि त्याले भाजी
बदमास आहे, ओ तुम्हाले इचारत नाही इचारत नाही का ओ, तुम्हाला काही जराशी
हे ब त्या दिवशी मी तुम तुमचा नाव हो का? तुमच्या नवरा दुकानात बसून मी त्या दिवशी ते समोरूंनच घेवून आली, मला आता तुम्हींच सांगीतल आता जीवन माऊली पाऊस आला ना, की तेव्हा निघतात तेव्हा दिईल मी तुम्हाला आले की
मले देजो माया्कड देत जो देता घर देजो. सपना ताईले दे दिल्यावर मायाकड डुटी असते. पोरीले भाजी द्यायला लाव जराशी, हाव कोणाच्या इथ?
रेख रेखा ताईच्या इथ चालू आहे त्याची खेती करणं.
पैशांन भेटते.
होव पैशान विकून म आता करते, म्हटल्यावर मग होव मी फूकट दील आणल्यावर मी
बर जाऊ दे आता तू आणले, की तू मला सांगलो निरोप गुड्डीले
हो. हो सपना ताईच्या घरी नाही देत मी आता, त्या दिवशी कसं मी आणले होते, पहिल्या दिवशी तर म्या भाजी केली होती, मंग ती भाजी उरली होती. तीनं दुसऱ्या दिवशी आम्हाला उपास होता, चतुर्थी ही आताच या महिन्यात झालेली मग ती भाजी दिली म्या सपनाताईले अरे लई मस्त भाजी झाली होती, म्हटलं आता कोण खाईल म्हटल आता जाऊ दे, मग सपनाताई ला नीऊन देतो ती ताई न बी ते दुसऱ्या दिवशी खाल्ली वाटतं
तू बी द्यायचं मला भाजी
हाव हो चालते, मी केल्यावर भाजी हो हो हो.
ठीक आहे ना.
हम्म. दिल ना मी भाजी केली की, भाजी दिल जास्त असले तर नाहीतर, मग मशरूम दिल तुम्हाले
ती विकायला आणली म्हणते ना ते देऊसाठि चालली का हाव का? ऑटो लेंदीच
हो आठूनीन आणली की,
हम्म. अजून किती मिनिटं कॉल आहे मला बोलाच होत गड्या लवकर, तु बोल बर दोन हॅलो. हॅलो, हॅलो.
हॅलो.
हॅलो.
बोल, बोल ना.
काय म्हणता?
काय म्हणता जेवले का तुम्ही?
हाव नाही ते मोठा हाय, सनफ्लॉवर मोठा हाय
सुपर फाच हाय का?
हांव.
कुठाय दुकानवर आहे का?
हा दुकानावर आहे ना.
हो का, घरी काऊन नाही राहात?
आहे तो वर जायच घरी काय करु?
हम्म आजी आहे ना घरी.
आजी घरी हाय.
हम् आजीजोड राहायचं.
नाय ना.
इकडे प्लेकरायला येतात. खेळाले खेळायच गल्लीतनी, दुकानात बोर नाही होत का बसू बसू एका जाग्यावर.